हॅलो. हां. काय नाही. थांबलेत बोला. आवरायचं जरा चालू आहे. किरकोळ मध्ये जेवण झालेलं आहे.
हम्म. मग नाश्ता करू का? उपमा कसं करता?
उपमा - सगळं चिरून घ्यायचं. मिरची - जिरं, कोथमिर ‌- हॅलो. हिरवी मिरची - आलं, टोमॅटो - किंवा गाजर -
हं.
हे सगळं चिरून घ्यायचं बारीक. त्यानंतर, हं. गाजर पण बारीक चिरून घ्यायचं.
हां.
आलं जरा घालायचं चवीला ते पण बारीक चिकून घालायचं. त्यानंतर त्याचं फोडणी टाकायची. गिर मोरी.
हा,
कढीपत्ता हे. फोडणी टाकाय तेलामध्ये फोडणी टाकून घ्यायची त्यानंतर. चिरलेला सोम कांदा.
हम्म.
आलं ते गाजर टोमॅटो वगैरे हे सगळं. त्यामध्ये मिक्स करून घ्यायच. त्यानंतर पाणी घालायचं.
हम.
पाणी घातला की त्यामध्ये थोडी साखर टाकायची.
''हं''
त्यानंतर थोडं मीठ टाकायचं.
ह,
परत त्याला थोडं दूध टाकायचं. नुत काळ्या प्रते बसला. ड सु क
हॅलो हम्म. दूध टाकून घ्यायचं त्यामध्ये सवी न म्हणजे. च दूध कलर साठी दूध घालायच हम्म. दूध घातल्यानंतर ते जरा म्हणजे ग गो गोडसर स्वीट गोडसर लागत.
हा,
हम्म मग त्यामध्ये त्याला पाण्याला उकळी आल्यानंतर आप ''--'' पण त्यामध्ये कोथीर थोडी टाकायची चिरलेली. कोथबिरी टाकल्यानंतर मग. र आपल्याला जेवढं ओपीड करायचं त्या हिशोबने आपण रवा घ्यायचा.
रवा भाजून घेत नाही डायरेक्ट घालता.
हा डायरेक्ट घ्यायचा. डायरेक्ट घालायचा.
आम्ही घरी कसं करताना रवा भाजून घेतो पहिल्यांदा तेलात.
हम्म ते आमच हॉटेलचं कस मोठ जे असतं लोकांचं असतं त्यामुळे तेवढं. ठीकय किरकोळ असल्या तर मि तेवढं घरात भाजून घेत तरी चालतय ते.
हा हा,
हम्म. हम्म
मग.
त्याला मग उकळी रवा वाचायचा वाचायचा हलवायचं उपीटला.
हम्म.
जोपर्यंत म्हणजे जेणेकरून आपण रवा त्यामध्ये गाठ. रव न घ्यासाठी ते खालवून घ्याय.
हां.
वरती, ऊसळलेल्या पाण्यामध्ये रवा घातला की त्याला, गाठ ठीक ये, हलवाच्या आधी बलं तर- ते हलवत, हलवत, हलवत आपण ऊपीट एकसारख बारीक गॅस करून बारीक् वाफेवर ठेवायचं, ते आपप तयार होते. मग थोड्या वेळाने दहा मिनटानंतर, दहा पंधरा मिनटानंतर आपण ते खायला घेऊ शकतो, त्यावर मग आपण अ शेव
तिन
शेव, लिंबू देऊन, खायला दिल, तरी चालते.
हा हा.
हम्म. अजून?
अजून काय?
हम्म.
मी, मी शाबूची रेसिपी करून बघतल होतो.
हम्म.
कच्चा अ कच्चा शाबूची. हम्म, ह्य कटलेट सारखं.
हा.
तो शाबू घ्यायचा
हम्म.
मिक्सर ला लावून घ्यायचं.
बर.
पीठ सारखं करून. एकदम बारीक होत नही ते, मोठ-मोठच राहतय, तसच घ्यायचं. ते बाजूला, खा ठेवायचं, दोन एक दोन आपण जेवढं क्वांटिटी ये,, तेवढ्या प्रमाणात बटाटे घ्यायचे आता मी आणि मा चं मुलगा, आम्ही दोघंच असते, त्याच्यामुळ मी दोनच बटाटे घेतलेले. उकडून घ्यायचे, बटाटे दोन. गार करायला ठेवायचे, मिरची जिरं
हम्म.
आणि थोडं जिरं शेंगदाणे बारीक करून घ्यायचं, मिक्सर ला.
हम्म.
आणि त्यात मीठ जरा घालायचं.
बर.
ते स्पीड क् हे केलेलं असत की नही, मिक्सर ला. ते, ते डिस्क-डिश मध्ये काढून घ्यायचं, कोरडंपीठ.
हं.
त्यात मिरचीची पेस्ट केलेली असते, ती घालायची ये. आणि पेस्ट घालायची
बर.
उकडलेले दोन बटाटे
हम्म.
आणि चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला जेवढं हव आहे ते तेवढं. मीठ घातलं ते सगळं एकत्र एकजीव मळायचं पाणी घालायचं नाही विदाऊट पाण्याचं मळायचं ते. फक्त बटाटू उकडून स्मॅश केल्यावर ते ओलसर पण येतोय त्याला तेवढ्यातच हे करायचं. अजिबात मीठ घाल पाणी जास्त घालायच नाही.
नाही.
पाणीच वापरायचं नसतं. आणि मळून ठेवायचं एक पाच मिनिट. पूर्ण बटाटू सगळे सुट सगळं बटाटू खिसले. जर स्मॅश नाही करता आलं तर खिसून घातलं तरी पण चालते बटाट त्यात, म्हणजे गाठ ते राहत नाहीत‌ बटाट्याच्या त्यात.
हा.
मग स्मॅश करून, ते सगळं पीठ मळून तयार करून ठेवायचं. कढई घ्यायच कढईत जेवढं तळायला लागते तेवढं तेल घ्यायचं, तेल तेल उकळ चांगलं उकळल्यानंतर मगच तळायला घ्यायचं, तेलाला उकळी ख तेला एकदम कढू द्यायचं आणि त्यात एक पहिला एक सोडून बघायच आणि रोल करताना घ ट रोल करायच पोकळ केलं कि ते तेलात टाकलं की उडतेय, बाजूला तेलातन फुटते आणि तेलातन, तेलातन बाहेर पडते.
हम्म.
मग घट्ट रोल करून घेतलो कळला आणि एक-एक, एक-एक तळून घेतलं. आणि दहीसोबत खायचं किंवा शेंगदाण्याच्या आमटी सोबत खालं तरी पण चालत. असं खरपूस भाजायचं, तेलात. एकदम म्हणजे असं कांदभजी कसं भाजतो आपण तसं तेलातून भाजून घ्यायचं ते म्हणजे छान लागत.
हम्म. त्याला सॉस सोबत खायला चालत नाही?
उपवास असल की सॉस चालतंय काय?
उपास सॉस नाही चालत.
हा मग हे उपवासाचा आहे ना व्हय.
हम्म शेंगदाण्याची चटणी किंवा बटाट्याची आमटी.
किंवा बटाट्याची आमटी सोबत खाऊ शकते दही सोबत तर बेस्टच लागतंय.
आजुन कसा बरोबर चालतंय खायाला?
शेंगदाण्याची चटणी.
उपासना नसल तरी विदाऊट उपासना चालणार की तुमचा टोमॅटो सॉस.
विदाऊट उपवासाला चालते की या.
हा.
फक्त उपास असला तरच सॉस चालणार नाही ये. नाही तर आपण इतर वेळेस पण नाष्टयाल्या पण करू शकतोय.
हम्म, मग आप्पे कसं करता तुम्ही?
काय ते
आप्पे कसं करता आप्पे
आप्पे व्हय तुम्हाला तांदळाचे आप्पे आवडतात काय रव्याचे आप्पे आवडतात
मला ना एक रव्याचं तेवढं आवडतं तांद्यळाच काय आवडतं नाही
मग रव्याचं म्हटलं तर इन्स्टंट होतय एक तास रवा भिजत घालायचा त्यात हे एक
हम्म
भिजत घालायचं दया दह्यात किंवा ताकात भिजत घालायचं पाणी घालायचं नाही
हम्म
तास दोन तास भिजत घालायच सकाळी लवकर
हम्म
त्यात एका साईडला कांदा, टोमॅटो, मिरची ढबू मिरची असली तर घालायचं गाजर असल तर घालायचं चिरून बारीक चिरून ठेवायचं
हम्म
हॅलो
हा
त्यात घालायचं चिरलेलं सगळं आणि ते तासभर भिजत ठेवायचं तसंच
एक दोन तासान करायला घ्यायचं
हा
आप्याचा तवा घ्यायच त्यात तेल घालायचं जरा आणि करते वेळी सोडा घालायच त्या पीठात
बर
आणि ओवा जरा टाकायचा
विदाउट सोड्याच होत नाही काय
विदाउट सोडयाच पण होतय चवी चवीला यासाठी ते सोडा घालायच असतय
बर
आणि मग आपेच्या हेच्यात पॅन मध्ये तेल थोडं घालायचं म्हणजे काढून घ्यायचं
बर
आणि एक एक आप्पे सोडायं पीठ जरा जरा सोडायचं त्यात
तेव्हा चटणी कसली बनवता आप्याला बर काय काय घालता तुम्ही
खोबरं, आलं, लसूण, जिरं हे पाणी घातलं मिरची घालायची कुटाण्याची डाळ घालायची सगळं बारीक करून घ्यायचं
हम्म
आणि नंतर लाल मिरचीचा तडका जिरे मोहरी ख कोती जा जिरं मोहरी कडीपत्ता आणि लाल मिरचीचा तडका वरनच द्यायचा त्याला आणि चवीनुसार मिठ घालायचं झाली की चटणी तयार
हम्म
तुम्ही घरला आला की करून देतो तुम्हाला
ओला ओ ओल्या खोबरेची करतात का वाळल्या खोबर्याची करत चटली.
ओला खबर्याची. तुम्ही हॉटेलमध्ये करता तशी करतो.
आम्ही वया्या खोबऱ्याची करतो.
तर आम्ही ओल्या खोबरीच करत हलत. तू काय.
आह.
तेवढं चालते का आता.
हा ठवा की.
जेव लावल्या मी.
हा ठेवा.
कर.